हाय कायच क्लिअर. हम्म हम् ह काय करालायसा हम्म हम्म हम्म चहा वगैरे झाला?
हम्मम्म हो झाला आताच थोडा वेळ बसले होते. आता आता घरात जे आले आहेत आता चहा वगैरे घ्यायचा. आता संध्याकाळची वेळ आहे जेवणाची तयारी करायची म्हंटल. मग काय? ते आपलं आता तुम्हाला माहितय आपला आपल्या म्हणजे कैरी पासून जे काही होना म्हणजे जे होते त्याच्याबद्दल थोडं बोलावं म्हटलं तुमच्याशी आजून कैरी मिळत आहेत ना म कैरी एकदा सं पल्या की नंतर आपल्याला ते मिळणार नाहीत म्हणून तुम्हाला कैच काही पदार्थ सांगेन मी. तुम्ही नक्की ट्राय करा.
हा.
तर आपल्याकडे कशी कैरी आपण कच्च्या कैरीची डाळ अस एक म्हंटला जातोय पदार्थ बघा. तर हा म्हणजे तोंडाला चव चव देणारा पदार्थ आहे. आणि आणि काय होत हे ना कि पचन क्रिया सुधारते. नलके अशी उत्तम डिश आहे ही. आणि खूप म्हणजे खूप छान आहे पद्धतीन तुम्हाला मी सांगेन तुम्ही नक्की हि ट्राय करा. हा तर ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी लागणार साहित्य काय आहे. एक वाटी तूप घेणे किंवा मसूरडा घ्यायची आणि मसूर राय घ्यायची त्यानंतर काय अर्धी वाटी कच्च ती कच्च म्हणजे कैरीचे तुकडे घ्यायच सोलून घ्यायचं हे पहिला आणि मग त्यानंतर काय करायचं की जे आपलं जिरे मोहरे असते ना त्या हिंग जिरं मोहरी हिंग हळद असते कडीीपत्ता लवंग आणि तूप हेच एकत्रित मिश्रण करायचं आपण हम्म त्या मी ही झालं आपलं साहित्याबद्दल तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्याची पुढची कृती सांगेन कि म्हणजे आता कृती मध्ये कस आहे डाळ म्हणजे काय करायची ती डाळ एका कुकर मध्ये कुकर मध्ये घ्यायची ती आणि मऊ म्हणजे शिजवून घ्यायची म्हणजे तीन चिट्टी मध्ये शिजवली तर मऊ होईलच की मग काय त्यात करायचं कडीीपत्ता असू दे तूप गरम कडीीपत्ता तूप परत त्यामध्ये मोहरी हिरे परत जिरे हिंग कडीपत्ता आणि काय कैरीचे तुकडे घ्यायच आणि ते काय करायचं कैरी थोडी आपली शिजवून घ्यायची शिजली का नाही त्यात थोडी हळद परत आणि काय शिजवलेली डाळ आहे बघा ती घाला आणि त्यानंतर काय करायचं की चवीनुसार मीठ घालायचं त्यात आणि पाणी टाकून आपण हे काय करायचं कुकरला लावायचं म्हग तुम्ही गरम भातासोबत ह घेऊ शकताय आणि अप्रतिम लागते हे बघा
हा
तर हे झालं आपल्या म्हणजे डाळीचं म्हणजे ह्याच्यापासून जे होणार पदार्थ आहे तर ह्याच्यापासून आपल्याला मिळणार बेनिफिट्स मी सांगेन तुम्हाला तर आता पहिली गोष्ट उन्हा आपल्या त होत आता अजून पण लहान मुलं असे हट्ट करतात कि म्हणजे मला बाहेरच खायचंय मला म्हणजे काहीतरी बाहेरच हवं आहे
हो
तर त्यांना कसं वाटेल कि आता उन्हाळ्याचा म्हणजे उन्हाळ्यापासून बचाव करते ते परतश आपलं थंड ठेवते पचनक्रिया आपली जाती है न परत ऍसिडिटी कमी होती बघा आपली ऍसिडिटी कमी होती कारण आता आंमलं जे असते ना त्यामुळं ते पचनक्रिया व्यवस्थित होत्या आणि पहिली व आपलं पोट साफ राहते हे ना आणि पहिली गोष्ट तिसरी म्हणजे काय आहे की आपल्याला विटॅमिन सी असते ना ती ह्याच्यापासून मिळते आणि वजन सुद्धा नियंत्रित राहतंय आणि हे हृदयासाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि डोक्यासाठी सुद्धाही फायदेशीर आहे म्हणजे आरोग्याच्या सगळ्या ह्याच्यासाठी फायदेशीर आहे का सांगा तर आता आपण काही मुलीस बघा चेहऱ्यावर तुम्ही पिंपल्स बघू शकताय पिंपल् डाग असतात
हम्म
आपण जास्त तेलकट खाल्ल्यामुळे तेलकट तुकट आपण बाहेर इकडच तिकडच पदार्थ खातोय त्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खाल्ल्याने काहीच होत नाही म्हणजे थोड्या प्रमाणात आपण जे करतोय ते तर आ मुलांच्या चेहऱ्यावर बघा की म्हणजे जास्त प्रमाणात कस असते की त्याच्या चेहऱ्यावर हे असते पिंपल्स आहेत परत खड्डे वगैरे अस काहीतरी होते स्किनवर प्रॉब्लेम आहेत तर ते कश्यामुळं एक एकदा थकवा म्हणजे उन्हातून आल्यावर आपल्याला थकवा जाणवतोय ना कि चक्कर मारायची सुरुवात होती ते एक एकदा श्वास घ्यायला सुद्धा म्हणजे आपल्याला त्रासदायक जाते ना ते तर मग ह्यासाठी मला वाटते की म्हणजे हे घरी बनवलेले पदार्थ तुम्ही नक्की करून खायच म्हणजे ते जे पदार्थ आपल्यासाठी चांगला आहे ते म्हणजे खायला काही हरकत नाही असं मला वाटते
खू आवडल तुम्ही पदार्थ जो सांगितला तो नक्कीच मी ट्राय करेन
अ तर तुम्हाला कोणती अशी रेसिपी माहित आहे का म्हणजे जी मी आता सध्या करून खाईन अशी पक्षी
त सध्या तरी
हो हो सांगा नाकी एक मी घरी माझ्या लहान मुलांनसाठी बनवेन
हा आपण जास्त करून बाहेरचेच केक मागतात आप मुलं किंवा आईस केक म्हणा
हा
कप केक्स म्हणा
बर हा
ते देण्याऐवजी मला असं वाटत की त्या मुलांना आपण घरीच भरून देण गरजे असत मग आपण काय करायचं बाजारातून थोडस आता डार्क चॉकोलेट म्हणजे डार्क पार्लेजी म्हणून एक बिस्किट असत
बर
आणि किंवा हे पण हॅप्पी हॅप्पी बिस्किट पण
हा हा हा
ह्या दो्नीतलं कुठलं जरी घेतला म्हणजेऽऽ
हा
एक पाच जरी बिस्किट घऽऽ हां त्या पाच बिस्किटाला दोन इनोच्या पुड्या लागतात..
हा बर
क वा्टी,,, दूध मग ते काय करायचं आपण,, अ ऽऽबिस्किटऽ पण जे कुठलं घेईल किंवा डार्क पार्ले जे असो किंवा हॅप्पी हॅप्पी असो..
हा, हा, हां
त्याचे बारीक, बारीक तुकडे करून घ्यावे. आणिऽऽ मिक्सर ला बारीक करावे.
हां
आणि ते पिठासारखं खूप बारीक पण नको आणिऽऽ तुकडे मोठे, मोठे असे, गट्टू, गट्टू तुकडे राहायला नको. मग आपण ते जे पीठ तयार केलेय,, जे हज बिस्किटच. त्या पिठामध्ये थोडं, थोडं हळूहळू करून दूध मिक्स करून. एकाच साईडला,, एकाच साईडला ते फिरवून घ्यावं.
बर,, हम्म.
ते एकाच साईडन फिरून घेतल्यावर ती छाऽऽन असं पातळ होत नाही. गट्टू,,, बिस्किटाचा गट्टू त्याच्यात तयार न होता ते छानऽऽ अस पातळ तयार होऊस तवर त्याला ढवळावे. त्याच्यात थोडस ऽऽइनो घालावे.
हां
ईनो घालण्या अगोदर साखर बारीक करून मिक्सरला पिट्टी तयार करून घालावी त्याच्यात..
हा
जे,, तुमच्या चवीनुसार जास्त गोडऽऽ पण नको जास्त, हे पण नको, सपक पण नको. त्यामध्ये ते घातल्याव इनो थोडसं. इनो घालावं, ज्या दोन आपण पुड्या आणलेल्या,,, पाच पुड्याला दोन पुड्या लागतात.
बर, हा, हा
ह ते इनो घाटल्यावर थोडंऽऽ चमचावर इनो घातल्यावर लगेच थोडस ढवळण्या अगोदर चमऽऽ त्याच्यार दूध घालाव,, मग ढवळून घ्यावं,, फेस तयार होत थोडासाऽऽ
हा, हा, हां
तो पेस्ट तयार झाल्यावर, ते दोन मिनिटं, एक तीन मिनिटं बंद करून ठेवावं ते.
मग आपल्या घरामध्ये जे कुकर असत तेऽऽ कुकरची वरची जी शिट्टी असते ती काढून ठेवावी पहिलाऽऽ
बरं
त्या भांड्याला तूप लावून ते आपण जे मिश्रण तयार केलय
हम्म
ते मिश्रण त्याच्यात टाकायला.
होय काय.
आणि एक वीस मिनिटं, वीस मिनिट, शीजवून घ्यायचं ते
हा
हो आपला वीस मिनिटात केक तयार होतो बनवून्.
हमम,, खरंच म्हणजे रेसिपीजऽऽ छान म्हणजे खरंच उत्तम रेसिपी सांगताय तुम्ही. त्यामुळे,, मग,, तर माझ्याकडे रेसिऽऽ सी आहे, साधी सोप्पी आहे, आणिऽऽ तर कैरीचीच आहे तुम्ही म्हणजे कैरीची चटणी घरी ब बनवा अजून कोैरी आहेत तोपरे तर ते तुम्ही म्हणज म्हणजे भातासोबत किंवा कशासोबत पण खाऊ शकता जसं की हा खरड्यातला प्रकार आहे आपल्या तर हे कसं आहे कि आपण पुुदीिना घ्यायचा आणि आपलं कोथिंबीर असू दे त्यामध्ये थोड्या प्रमाणात गुळ घालायचं आणि गुळ घातल्यानंतर काय करायचं कि आपण जी अ गुळ आणि ज्या आधी आपण लाल म्हणजे तिखट वगैरे असते ते थोड्या प्रमाणात घालायचं आणि आपलं जे कैरीच जे हे असत की नाही कैरी ती कैरी आपली पूर्ण म्हणजे अ क अस कैरीच अस म्हणजे असं पीस केल्या करायचं आणि ती एकत्र हे वाट चेचायच आपण आता पाटावर वणट्यावर तर लोक नाही चेचत कारण ते आता गे न झाले आहे ते आणि आता ते कुठ पाहा मित नाही आपल्या आ कस आहे कि म्हणजे आताच्या ज्या स्त्री आहेत त्या म्हणजे कष्टाचं काम करायला बघत नाहीत त्या स्त्रिया म्हणजे आळशी म्हणजे आळशी प्रमाणात चा जास्त प्रयोग केला जातोय तर मिक्सर वर हे तुम्ही वाटण करा आणि ते पुद पुदिना वगैरे तुम्ही त्यात ा आणि ते म्हणजे खायला पण खूप छान लागते आणि म्हणजे तुम्ही कशासोबत पण घेऊ शकताय आणि एक झटपटीत मी सांगेन की कैरीचा तुकू म्हणून मग ह्याच काय करायचंय की आपल्या कैरी आहे ती कैरी चेचायची आणि हिंग मोहरी आणि ह्याची फोडणी द्यायची आणि ते झटपटीत एक हा पण प्रकार होतोय ह्याच पीस वगैरे करून त्यात ते करायचं आणि ते तुम्ही खाऊ शकताय खरंच छान वाटलं आणि मग रेसिपी तुम्ही माझ्या ऐकून घेतल्या
हा हा
हम्म बस बाबा आता काय बोलत